हॅलो?
दहा नाही अजून.
हो, कट केलं मीच, आवाज नाय आला हम, म्हटलं तिकूनच आवाज येईना नाय कसं काय ते
करत होतो, काय आत
काहीतरी प्रॉब्लेम ते होतेत ते, बोलता बोलता, हा.
होतात ते, दहा मिनटा नंतर काय दहा मिनिटाच्या काय नाही, नंतरच प्रॉब्लेम ययेतात ते, आवाज नाई येत काय नई.
हो ना, तेच.
कसं बारा मिनिटाच्या अगोदरच सांगितलं ना, कॉल कट करायचं?
हो, दहा ते बारा मिनिट, लय नाही.
हा ना, दहा ते बारा मिनिटं प
हा. म आपण करू बोलतो काय, तिच्यावर हाय
हम्म
ते आपण बोलतो नई, ते किती मि बोलतो काय? ते दाखवते ह हो न मग हम्म. आज जातो का, कसं मग कॉलेजला?
मित्र हाय
हम?
काय नाही, ते आई ये विचारा
हम्म.
हम्म.
हो, कॉलेज जर असले फोन अ
तू जात सोडून दिसील काय
काय, कॉलेज? नाय रे, कॉलेज काईला सोडायचं?
तू तर तिकडेच असेशील ना म?
तिकडं गेलं तरी मंग डायरेक्ट पेपरला येता येते ना.
हा, तिकडे मग टीशी वगैरे लागल ना रे?
कुठं? नायी तिकड टीसीची गरज नाहीये.
नाही.
ते आयटीआयची मार्क लिस्ट लागतील.
हो का?
हं.
हं.
त्याला टीसीची गरज नायी.
टी सी ची गरज नाही का?
नाही. ते फक्त आयटीचे मार्क मागतील ते.
हम्म. बस. अजून मला ते तुला का नायी अजून तिकडे जायाले यायाले व्हेरिफिकेशन राहिला हे ते दोन तीन महिने आरामात खातात. हो हा.
ह. त्याच्या बा पुढचा महिना. अ डॉक्युमेंट व्हिरीफाय केला, त्याच्यामध्ये एक महिना लिस्ट लागायला लागते.
हा हा.
लिस्ट
मला तर वाटत चार पाच महिने लागत कस आरामात अरे लय आरामात काम राहायत सरकारच.
हं.
हम्म. अजून डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनच हे नाही ना रे आली तारीख?
हम्म नाही येईल ना आता जि
हा- हा जना अजून आधीच ते दहा पंधरा दिवस जातात
होय ना मंग. पाहू आता करू एकेक काय तरी.
मंग कराच त एकेक काय
ह काही देतात काळजी. तुची वाट पाय नाहीचीे ना आपल्याला की ब काही देतात काही नाही
हा ना वाट पाहा
हम्म ते तिथल्ल्याला फोन केलता एका माणसाल मी ओळखीच्या त ते म्हनी होईल म्हनी टाइम लागते म्हनी त्याला म्हणे आपल्या हाती नाहीना म्हणे कधी दयाच अन काय.
हौ ना. आपल्या हातात काय नसते .
हौ ना. तुम्ही जर आपल्या हाती असतं लगेच टाकून द. ते म्हणजे आपल्या हाती असते त लगेच टाकून दिल असत
हम्म, ते
हम्म, तिकट ल जात म्ह
हम्म. ह चांगला माणूस आहे.
हम्म
ते जेन करून गेलं पोल ते ते म्हणत चांगलं हम् काही असली माहिती सांगतील
अच्छा!
ती म्हणती, काही आडचण आली बिनधास्त फोन करा म्हणती
हम चांगलंय
हं कोणी कोणी सांगत बि नाहीन रे हे असलं
सांगत बी नायत
काय करताव?
कायी नायी
तिज्या आलता का र तिज्या आलता का काल?
हो ना
हम् उद्बोधन वर्ग काय सांगतलं का त्यानी
काय आज हे ते उद्या उद्या उद्या असय
हम् नाही त्या दिवशी सांगितलं त्या सर ने
हो
हम् हम् आ मग सर सांगू लागले, आम्हाला इंगोले सर नायी का?
हा हा
तेन सांगतल होत
हो
हम् म्हणून म्हटलं तू काय सांगितलं का?
बकुल लेक्चरच नाही केलं मी आज तर
होय
कालच केल
कालच गेला, आण काल काय सांगणारे?
ॲडमिशन केलं
मग त्याचीच घाई गडबड असल?
हो ना करून टाकला कालच्या कालच सर्व ओपन झेरॉक्स बिराॅक्स् कालच काढल्या अण कालच करून टाकल्या
ती बरयर लगेच करून टाकलं की, तान नाय राहात
हा
लगीच ऍडमिशन करून टाकलं तान नाय राहात
हो न
हम्म गीन्याच शैल्याच द्यायच बाकीय काय कायणु?
हा
शैल्या आपला?
हो ना
त्याचं ऍडमिशन बाकीय ना? काय करती कायणु म? चल ठीकय ठेवतो बर?
हॅलो! आ?
कावून आवाज यी ना का काय?
तर ते खाण्या आणि ते डाटाच बंद पडू लागला.
हम्म! तेच म्हटलं हॅलो, हॅलो, कारलो
हम, आवाज
डाटा बंद नको ठेवत जावू
नाही चालूच पण ते कांनाला लावला का नई, ते ऑटोमॅटिक वाटते आणि ते
हो, एखाद बर नापूल मध्ये स्क्रीनशॉट बि
या लॅपटॉप मध्ये झालं काय? ऑटोमॅटिक लॉक होऊन पडतंय.
हम्. अं
हे लॅपटॉपला झाल काय, हे ऑटोमॅटिक लॉक पडू लागला ना?
हा.
आवाज नाही ना म्हणून म्हणल.
आणि
हम हम.
बरं ठीक आहे, लावतो मी तुले नंतर हा.
हाव.
हो,
बर.
हां.